हॅलो. आवाज नाही एक बरोबर.
येरा का नाता.
हा आता याईला बोला.
पण अ
हा
कसं काणू खरखर आवाज यायला.
हो.
सपष्ट नाही आयला.
आता यायला का चांगला.
हा आता येईला.
ह स्वपाक पण झालं का नाही म्हणलं झाला का हो का त्यानंतर तिकड पाणी कि नाही आहे का नाही
पाणी हय ना
आमच्या इकड अ आमच्या इकड तब्ब तबाद येते मा का आपण
आमच्याकडे एक ठोक पडून गेला
ते चांगलं हे ना की जे झालीकड पाणी नाही सोयाबीन पिहरली होते ते सगळे वाळून चालली होती ना
हो ना बाई आमच्या बाबाच सांगत होते मा की आमच्या इकडं काना स्प्रिंकलर लावले. वावररा डल करून घेतली आता का मरनासा पाणीला पण एवढा का फक नाही पडत त्यामुळे काही टेन्न नाही राहत
नाही नाही पाणी किती पडला तर जमीन तर सुकूनच जाते ना
तेस ना बाद बाद पाणी सोसते ती
हा कारण इत काऊन हळाग
तेच ना बाई किती व किती याच्यात पाणी नाही काय नाही येलाल वा नाही मी तेच म्हणलं काय तुमचं काम गिम कुठपर्यंत आलं काय नाही आता मी सगळ इकडं आली आता इकड महाविद्यालयात प्रवेश घेतला म्या
हा
हा मग सध्या अहिल्यानगरले करा लागलो आता काम नाही पण शिक्षणच चालू आहे सध्या मास्टरचं
हो का दी झाला कदऊ जा
अ नाही आधी बीएसडब्ल्यू केलं आता स्नातक डिग्री घयची
हो का
हा आता स्नातक घेतली आता पारांंगत घ्यायची
होव का
हा तो काय झालं
हॅ मग ग्रॅज्युएशन झालं
हो का बीए मध्ये का
हा
हो का कुठे केलं का
मी वाशिमला गेला
हो का करा कलेजले
अ बुंदी कॉलेज ला
हो का
हम
हं आपल्याकडे तेच ना आपल्या इकडं मस्त आहे व इकडं काय नाही बाई किती पैसे जातात घराच्या बाहेर आलं की किती टेन्शन राहते
हो ना तुम्ही इ पला आहे का
हो वाशिमच्याच आ आहे आम्ही
सगळे वाशिमच्याच भेटायला लागले तर जे फोन येते ते कुठे विचारला कोठले हेेत तर म्हणतात वाशिमचे वाशिमचे
हो वाशिमचे सगळेजण आमची गावं आहेत छोटे छोटे तर आम्ही आ तिककडे ल लांब आलो नव
हो ना
इतकाय ला आमे नका सोपं थोडी सिवाई किती मजा केे का घरदार सगळं सोडून
होन काय
प हो रूम भाडं नाहीत मग शासकीय वस्तीगृह नाहीत मग अ निम शासकीय वस्ती गृह
तुम्ही कशात राहाता
आम्ही आता सध्या तर निम शासकीय याच्यातऊत आता जाऊ शासकीय मध्ये
रुम भाडा असलं तर मग तर पाहाच नामच नाही सगळे पै लाईट बिल रुम भाड ते
माले पैसा जाते हो बिचारे
हा ना
हो नाही असं काही काम असलं हे करणं होत नाही ना व हे कवा कराव टाइमच भेटत नाही बिचारे अभ्यासातून पण म्या म्हणलं हे लय दिवसाचं राहिल राहिल राहिलं इतकं करून घ्या म्हंटलं एकदा हो का
हो म्ह आपली किती आता दहा होत झाले म आपली ती पेमेंट विमेंट झालं ते त्या आधी दोन रुपये भेटतात ना
हा हा
मी नाही केली सबमिट आता
हो का ते कसे सबमिट होतात मला माहितच नाही बाई त्याचा काही म्या जास्त काही केले नाहीत आण काही नाहीत
ते म तिथं आपण बोललो त्याच्यात हिवाळत नाही का? तिथ एक बांध रायते त्याला टच करायच आणि वरी पेमेंट नाव आहे ना
एका फ एका फोनचे किती येतात
आता तुम्ही मले लावला का नाही
हां
तुमी मला लावला तर तुम्हाला दहा मले आठ रुपाये येतात
एका फोनचे पण किती सेकंदाचे असं काही असत ना त्याच्यात
हो ना दहा दहा मिनिटं बोलायचं मग कायचे दहा मिनटाचे शंभर रुपये का का आहेत
हो का
हा
बाई आणि असे कॉल किती सबमिट करायला लागतात त्याच्यात
त्याच्यावरती वाढतच चालले म्हणजे पाच होते पहिल्या ना पाच ते चार करायचे चार मग दहा झाले तर मग आठ पूर्ण करायचे आणि आता दहा ते तीस झाले
मला तर काय समजत का नाही जास्त काही केलं नाही काही नाही अजून
हे
हे म्याच केलं म नाही सर न सांगितलं ज मला तस अ येय ना जोगदंड सर ना हा
मला आमच्या दिराना सांगितलं
हो का पण बरं आहे ना म टेन्शन नाही राहत ना
हो ना घरी बसल्या बसल्या पैसे येतात बोलण होते हे रे बीन आपण कोण आले
हा
मले सध्या नाही आले मी नेमकीच हे झाले
हो का मध्ये म्हणजे सध्या काहीच नाही आले का
म्हणजे सध्या दोनच रुपये गेले तर
हो ना पण येतीलच ना आता
हो येतात हो येतात येतात
तेच ना आवजेवले केलं तितकंच होते ना माय पण आता तेच् न भाई काय
बरी आता गेरन तीरी बिन आता समजा मा सारखं कोणी पण घरी असलं तर येरी तेरी कोणाला पण फोन लावा त बोलतो त्यांच्यापेक्षा वर बोला ना हो बोलाश बीन पैसे भेटतात
तेचना नाही बा बाई खरंच आपला आपला वेळ आहे ना आपण हे केला तर जमतेन बाई
हो ना असं फुकट वाया घालूच
तेच ना मग वावरातले कामा किमा चालू आहेत का आता
नाही आता वावरातले काम लागतील आता पाणी पडला ना आता तणवर
हो बाई आता तणवर येते ना आता निंद लागतात
हा.
माय आमच्या वावरात इतकं मोठ वावरारी घरी काय. आई बाबा दोघच झाजण तर घरी करायले लहान भाऊ हे. लो ला आणि बिचारे दावी तसे.
खरं का माय दवीत म्हटलं कायथे समस्या वावररात ना.
काय समजते वण काय हे होते. वारतलं भारी पारी काम रा बाई त्या. काय काय तेव्हा जीवाच्या वरच का तेस ना काय होती. तरी पण आता वजे वजे वजे वजे करते बरं आता कुठं जाईल. मोटर चालू करून येते पाणी सोडते वावरात. कर हलके हलके काम बरेच करते तसं. पण असं वाटत बा आपल्याला की कुठं महिले तर उलुसच येन कुठं कामा लावत आले.
हो ना.
तरी आता. कराय तर लागलच ना बाई कोन करणार त्याशिवाय आता तेच ना आणि आपण शिक. शिका लागलो हो ना आता ती मोठी पोरगी शिकाय लागली ती वाशिमलेच हे
हा.
ह ती आर्य कॉलेज ल आता. हो ना. हो का जवळच असेल मग हो आत एकाच. हो हो ते पाहिलं ना म्याव ते पलीकडच आहे ना मोठी बिल्डिंग ती ह केफ ना पैसे कसे जास्त घेत असतील तिथं का नाही.
रम्या रेगुलर नाही कर.
नाही का हो हो तरी पैसेेत. असतील ना बा रेगुलर नाही.
हो फी घेतात ना माय दोन हजार का काय सतराशे रुपये फी घेतात भरताले.
अ मालं हे त व पैशाचा बजार आहे सगळा.
हो ना तिथं पा तिथ पैसे दहावीस शंभर दोनशे.
ह पैशाशिवाय काय होते ब बाई. काहीच नाही बाई पैशाशिवाय काहीच नाही अंण तस म्हणाव मग. आपल्याला पैसे देणच येत ना- काय करावं इथं पैसा नाही द्या तो कुठे तेच ना नाही नाही. तेच ना नाही पैसा पण लागतोच बरं कोणतीच गोष्ट बिन पैशातत म गोष्टी येत तरी तरी टाइमपासच आहे. तरी मले ना ल दिवसाचं करायचं करायचं पण असं योगच येत. ना मी आम्हाला जाऊ दे बी आता आज करूनच घेतो.
म्हणजे तुमचं काही सबमिट नाही का अजून.
नाही ना काहीच नाही केलं मी माझे आहे माझ्याजवळ म सबमिट नाही केलं अजून पण. आता पहाय लागतील बाई त्याच्यावर मी काय पाहिलं नाही एवढं काहीच नाही. अ.
ते कॉल झाले की सबमिट करायच आणि पेमेंट वर जायचं ते ता- अकाउं नंबर टकाचा नाही तर यू पीआय नंबर टाकाचा चा-
आणि तिथं आपण बोललो समजा आता चार- फोन झाले समजा आपले-
हा.
तर तितके पण चालत असतील ना सगळ सगळे पाहिजे केले- दहा मिनिटाच्या जर आपल्याला शंभर रुपये येत असतील,
हा!
तर मग मही तरी अ-
तरी महिन्याच्या आपल्याले किती तेरा हो तेरा चौदा हजार रुपये समजा पडतातच. एका दिवसाचे एका कॉल चे एका एवढं नाही करत पण- कॉल चे शंभर रुपये म्हटल्यावर तेवढे होतातच ना.
न पण य ह य अहो दहा दहा मिन त्यान पण दहा मिंनट ना पण दहा मिंनट कोणाचा
दहा म दहा मिनटं लागतात पण बोलायले.
अ.
दाहा मिनंट यग वेळ भी नाही ना, कोणाजोळ बोलायले.
तेस ना दहा मिनटो कशात लय झाली ते.
कोनाल बोलायचं आसल आर्जन काम आसल तर माणूस चालता चालता बोलते.
तेच ना हाव बाई आता आजकाल लोक लय आपापल्या कामात व्यस त झाले सगळे लोक.
म्हणाल काही पडलं नाही फक्त पैसा कमवायचा.
बाई होन मंग तेच ना, बाई पैशशिवाय काय हे विचारे बई काय नाही व मा आपलं घर सुद्धा बिचारे इकडे आम पाहा लागलो मी आता मल अनुभव याय लागला बाई.
तर मंग बाई म्हणजे आपण लोगाचं पायतो कणि त्याच्यापेक्षा आपलं लई चांगलं हे.
नाही बाबाले सुदैव मन आपलं लोकच- पाहिलं तर असं वाटते बाई इथं लोक पाहिले रत्यावर बस्त्यावर बसेल की असं वाटते बाई आपलं किती चांगलं हे. कीती चांगलं हे.
आण आपल्यापेक्षा जराशे जे मोठे असता त्यायाल वाटते.
आजून काही नई बसले हेत. तेच तेत ते त हायच व बाई ते त ते नित ती नियम आहे बाई ते नियत. म्हणतो की बुआ आपलं लोकपेक्षा लय साजर हे बस. लय चांगलंय आपलं आपल्याला पोटभर भाकर भेटते बाई.
हो ना.
मंग का सोपय हो बाई रायन जगाात. काही नाही बाई. आपण म्हणतो पण बरंच बरे आहे बापा देवा. आ इकडं खायचे अ
ते जेवायला दयसध मिलावतेला-
बरबर लावा.
हाव.
होला.